हॅलो, हॅलो
हा काय चाल ना.
आवाज येते का?
हो य काय आहे.
पटत पटोत ननयला
नाही तू बोलते तस याला
हा बरोबर. हम्.
काय चाललं?
ए हां मम्मी
हम. का?
ते का?
हंग
नाही ते दिसत नाही राहिलं त्याच्यावर ते किती मिनटं होतात ना ते दिसत नाही आहे.
हम्.
विशाल विशल बोल हॅलो
हम् बोला हो वातच.
आमचे पण झाले.
त पन
हो.
हम्म आमच्या आत झाडी मंड या ना.
हम् हम्.
कटला
काहीच नाही.
का चालू असेल जण झालं.